हॅलो.
हां. आता ‌येतोय आवाज.
हां. येतोय हम्म.
ओके ओके. ‌
झालं जेवण.
हो झालं झालं.
आवरली का काम? हो माझं झालं.
हो. आवरले काम. तर आपण आज मैदानी खेळाबद्दल बोलूयात, थोडंसं त्याचं महत्त्व.
हां हां. चालतय.
हा तर कसं मैदानी खेळ हे, आपल्या सगळ्या मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त. तेच ना.
हो..
सगळ्यांनाच फायदेशीर आहेत लहानापासून, म्हणजे जर लहान. पणी सवय असेल तर मग मोठ्यापणी, पण तसंच त्यांच शरीर ते. अं... लवचिक होत ना, मग मोठेपणी पण बरेच लोक मैदानावर खेळतात. आपल्याला दिसताय ना, आजकाल पण. या खेळामुळे कस शरीराची पूर्ण हालचाल होते. शारीरिक स 'स्वास्थ्य सुधारतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे कसं, रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
हो.
आणि त्याच्यामुळे मग, रोग प्रतिकार शक्ती पण वाढते.
हम्म.
असो, मैदानी खेळांचं तसं खूपच महत्त्व आहे ना आणि मानसिक तणाव. पण त्यांच्यामुळे कमी होतो, आता तुम्ही. तर ऐकलेलं असेन की, खेळामुळं कसं मुलांमध्ये असं एकाग्रता पण वाढते.
हो, जेवतात भूक वगैरे पुन्हा, शांत त्यांचं मन पण. फ्रेश होतात, एकदम मैदानात नेलं की हा. बाहेरचं काहीतरी तेवढंच.
हा मुलांमध्ये मध्ये कस, अस सांघिक भावना म्हणजे, संघ निर्माण करण्याची. ची म्हणजे, त्यांच्यामध्ये थोडंसं. भावना येते नेतृत्वगुण, म्हणायचं नेतृत्वगुणा. थोडासा कौशल्याचा, विकास होतो ना. त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये, असा कॉन्फिडन्स येतो.
हम्म. हा शारीरिक पण हे होतं, ना उंची वगैरे. पण वाढते, ते फुटबॉल वगैरे खेळून.
हो.. मैदानी खेळ म्हणजे, खूपच महत्वाचे, आहेत आणि आजकालच्या, धावपळीच्या. आणि, ह्या तंत्रज्ञानाच्या, म्हणजे मोबाईलच्या गेमच्या वगैरे. युगामध्ये, तर मैदानी खेळाचं खूपच जास्त महत्त्व वाढलेलं आहे. आपण आता, आसपास बघतोय बघा. कि बऱ्याच अशा अकॅडमी वगैरे निघायला लागलेल्या आहेत, तिथं क्रिकेट घेतात. हॉलीबॉल अं.. असे बरेच खेळ घेत- घेतात. अशा अकॅडमी पण अकॅडमीचं प्रमाण पण, खूप वाढलेलं ह्यात. तंत्रज्ञानाच्या युगामुळं.
हो. आताच्या मुलाला जरूरत आहे, पण मैदानी खेळ खेळण्याची.
कारण मुलं काय करतात, एका रूम मध्ये एका रूम मध्ये मोबाईल घेऊन बसतात कुणाकडं. कॉम्प्युटर अस त्यात लॅपटॉप असतात, मग मोकळी हवा त्यांना मिळत नाही ना? मोकळ्या हवेत खेळल्या जाणाऱ्या, ह्या म्हणजे खेळाचा कसं मानवी. जीवनावर जास्त सकारात्मक प्रभाव पडतो. आणि ह्याचे कसं, शारीरिक पण फायदे आहेत. विकास होतो शारीरिक. उत्तम व्यायाम होतो, क्रिकेट कबड्डी खो खो. असं वेगवेगळे खेळ आहेत ना, आणि त्याच्यामुळं कसं अ असं. स्नायू पण बळकट होतात ना, मुलांचे हाडं मजबूत होतात. आणि शारीरिक श्रम केल्यामुळं, शरीरातली ऊर्जा खर्च होते, जी बिनकामाची आहे‌. तेच्यामुळं, रात्रीची, चांगली झोप पण लागायला, त्यांना मदत होते. आणि काही काही मुलं बघा असं, लहानपणीच थोडे असं, लठ्ठ वगैरे दिसतात. तर त्यांच्या ह्या लठ्ठपणाच्या समस्या, पण बऱ्याच प्रमाणात कमी होतात ह्या. हम्म. मैदानी खेळामुळे, आणि काही हम. म्हणजे डॉक्टरांच्या वगैरे, असं त्यांचं म्हणणं आहे की मुलांच्या. निरोगी वाढसाठी दररोज त्यांनी तीन तास तरी मैदानी खेळ खेळ. पाहिजे, आणि ते आवश्यकच आहे खेळणं. आणि मैदानी खेळ खेळल्यानं कसं, किंवा नेमकं म्हणजे शारीरिकच नाहीत. तर मन सुुद्धा ताज तवानं राहतं. आणि मैदानावर धावपळ केल्यानं. त्यात एक, आनंदी हार्मोन्स निर्माण होतात. जे तणाव आणि चिंता दूर, करायला मदत करतात. आणि बऱ्याच लेकरांना थोडंसं. तर असं म्हणजे, मोठ्या माणसांना पण थोडं नैराश्य वगैरे असलं. तर ते व्यक्ती कसं. खेळामुळं सकारात्मक विचार करायला शिकत. तेव्हा त्यांच्यावर असं, सकारात्मक विचारांचा प्रभाव पण पडतो. चांगला, आणि मैदानी खेळ तर जास्त. जास्तीत जास्त कसं असं, गटागटानी खेळले जातात ना, संघ वगैरे करून.
सगळं विसरून जातो ना, आपलं जे आहे ते त्याच्यातच मग्न होऊन जातांत.
हो, आणि हे गट निर्माण झाल्या. मग मुलांमध्ये कसं, सामाजिक पण भावना विकसित होतात. एकमेकांना मदत करणे. किंवा आता बरेच जण, असल्यामुळे सहकार्याशी कसं. त्यांना कुणाला काही मदत करायची कसं बोलायचं. ज समजा आता एखाद्या खेळामध्ये, ते अं पराभव झाला. तर मग ते त्या स्वीकारणं म्हणजे, आपल्या असं आपल्या जीवनात दर त्यांच्या पण असतात ना, काही चढ उतार.
तर ते स्वीकारणं पण त्यांना ह्या, खेळाच्या गुणांमुळं थोडंसं सोपं जात. तं. सामाजिक कौशल्य वाढीला लागतात, म्हणजे की ज्यांना भविष्यात. तील आयुष्यामध्ये जास्त उपयोगी पडतात.
मी.
आणि शैक्षणिक प्रगती पण, होते मुलांन तेच्यामध्ये वेळेच नियोजन करण्याची, त्यांना सवय लागते.
हम
ताज तवान मन राहिल्यामुळे कसं अभ्यासात पण ते चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतात ना.
हो.
हो ना आणि म्हणजे अभ्यास लक्षात पण राहू शकतो राहायला. अभ्यास लक्षात राहिला की त्यांना पुढची पण ओढ निर्माण होते हे झालं आता आपलं पुढचा अभ्यास कराव असं आणि नवीन नवीन, कल्पना सुचतात ना त्यांना. ह्या ह्यासाठी मैदानी खेळ खूप, महत्वाचे आहेत त्यांच्या जीवनामध्ये. तेनची विसर्जन श तिलता वाढते, आज‌ काल. तोय ना आपण असं तालुका लेव्हलला म्हणजे, खेड्यापाड्यामध्ये पण, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पण जास्त. असं मैदानी खेळाला महत्त्व द्यायला सुरुवात केलेली, आहे ना.
हो.. खेड्यापाड्यातलं तर, आज सिटीत वगैरे खूप है आता. शाळेत पण थोडं म्हणजे काही असते अर्ध एक तास मैदानात
हा शाळेमध्ये थोडं फार असत. हो.
हम् हम.
आणि आता मुलं जास्त मोबाईलच्या, आहारी गेलेत ना.
हां मोबाईल टी व्ही त्यांना. ते नकोच बाहेर ते मोबाईल घेऊन बसतात बस कोणाशी बोलणं नाही काय नाही. आपण बोलेल पण त्यांना, आवाज जात नाही कळत. नाही काहीच नाही, किती आवाज द्या त्यांना. भूक लागलेली कळत नाही, मोबाईल समोर काहीच नाही.
अ हो.
ना आत्ताची लहान लहान मुलं तीन तीन चार सहा सहा महिने झाली प मोबाईल
मोबाईल पाहिजे त्यांना. जेवण करताना पाहिजे, आई काही काम कराली इकड. तिकडं की मोबाईल पाहिजे मग, मोबाईल द्यायचा आईनी लावून. मग ते त्यांचा स्वयंपाक करणार. असं होत ना मग मुलांना मैदानी खेळायचं ह्याचं
हो नाही तर घरात पण ते खाऊ शकतात ना अे ते पण ते मोबाईलमुळं हेच हो झालं ना‌ ओ, खेळणच, विसरलेलं हान हे आत्ताची मुलं.
हो..
सगळे खेळ विसरले ते.
विसरले विसरले, आणि मैदानी खेळ मैदानी खेळ कसं नुसतं मनोरंजनाचं साधन नाही की म्हणजे गेलं खेळ खेळ तर त्याच्यातून थोडस सर्वांगीण विकासाच होतो ना? हो.. तर सगळ्यांनीच असं, लहानांनी मोठ्यांनी थोडं. आपल्या ह्या धावपळीच्या, जीवनातून थोडा वेळ काढून. थोडस मैदानी खेळासाठी त्यांनी पण वेळ दिला पाहिजे.
हो.
म्हणजे आपलं शरीर पण चांगल राहत.
हा.
आणि आरोग्यावर चांगले परिणाम होतात, आपल्या. सगळ्या शरीराच्या हालचाली होतात ना, मैदानी खेळाानं.
हो..
मग पूर्ण शरीराचाच व्यायाम होतो त्याच्यामुळे मग, तंदुरुस्त राहतं मोठ्यांचं आपण शरीर हम्म काही खेळ हे एकट्याने पण खेळायचे असतात ना आणि काही खेळ मग अनेक खेळाडू एकत्र येऊन पण खेळल्या जातात. आता आपल्या महिलांमध्ये कसं? महिला कुठल्याक क्षेत्रात मागे राहिलेल्या. नाही तसं तर क्रिकेट मध्ये आहेत, फुटबॉलमध्ये आहेत, म्हणजे सगळ्याच हच्यामध्ये. ते आहेत ना, खो खो चाट, आता बघतो की आपण खो खो च्या, कबड्डीच्या, टीम आहेत त्यांच्या बास्केटबॉल. चाय तर तस लंगडी, उंचउडी, आपण लहानपणी खेळायचो ना, शिवणा पाणी वगैरे त्याच्यामध्ये. पण, आपल्या सगळ्या शरीराची हालचालच व्हायची ना.
हा..
आणि.. बरेच खेळ येतात ना, असा मैदानी खेळामध्ये. बास्केटबॉल, उंचवडी हो ना. आणि, मै मैदानी खेळ कस? हो, प्रत्येक वयोगटात अन् म्हणजे व्यक्तींना खेळता येतात ना, आनंदाने येता येतात, आता बघा तुम्ही्. असं खेळत नाहीत. मैदानी खेळ वगैरे, तर, आता ते जिम मध्ये वगैरे, जातात ना तर ते काही जुनेच. खेळ खेळतात ना, दोरीवरच्या उड्या, हे वजन उचल, ते वजन उचल.
या काळातलं तर नवीन.
नवीन फक्त थोडं मॉडिफिकेशन झालं म्हणायचं त्याच्यामध्ये.
हा... जुनं हे सोनंच हं तेच आता मातीत. ते नवीन हे करून इलय.
हा पहिला आपण लंगडी, पळापळी किती छान! छान खेळायचो, हो ना.
हो...
हो, ताई तुमच्याशी बोलून छान वाटलं.
हो हो चाल